आई... हॅलो.
हॅलो ताई आवाज येतोय.
हो हो येतोय येतोय आवाज. चालेल. चालेल.
कशा आहात?
ठीक आहे. ठीक आहे. बोलू आपण ठीक आहे. चाललंय काम आता हे पहिल्यांदा कॉल करून सगळं आता आवरलं. म्हटलं आठपर्यंत फ्री आहे त्याला तर सांगू दे. कॉल करायचं. तुमचे किती झाले?
माझे नऊ कॉल झालेय. बट आता म्हण पुढचे अजून ओपन नाही झाले. एक कॉल बाकी ना. मग पाच पाच कॉल ओपन होतय ना.
हा. हा. हा. माझ पण कालच झाल मला काल एकच करता नाय आला. मग आज म्हटल घेऊ ते करून. आणि मी फ्री आहे म्हणजे नऊ दहा आता जरी मला केलेत तुमचे कॉल करून घेतले तरी चालेल आपण एक मेकांचे करूया. ठिक आपण आता कुठल्या विषयावर बोलायचं. बोला.
कुठलं पण चालेल ना. सांगा तुम्ही सांगा. बोलूया त्यावरती.
हा ठीक आहे. हा सध्याचा आपण जरा विचार केला. तर आपण ए. आय. वर बोलूया का फोनवर मोबाईलवर.
हो चालेल ना. हे म्हटलं तर आता सगळ्यांच्याच लाईफचा मोस्ट इम
मोस्ट इमपॉ्रटंट म्हनजे. तेच आहे का. आता ते कसं चांगलं पण आहे. आणि वाईट पण आहे. दोन्ही पासून आहे. कारण आता छोट्या अगदी मुलाला बोलल तुम्ही आ आता वर्ष दोन वर्षाच तरी आपल्याना ते काय. हँडल करताना नाही तेवढं ती लोक करत असतात.
हो तेवढी लहान मुलं करतात. आणि त्यांना म्हणजे कसं डोळ्यांचा पण बरे आता तुम्ही बघितलं असेल. पहिले कसं म्हणजे आपल्या जरी जनरेशनमध्ये म्हटलं तर एवढं लवकर चष्मा नव्हता लागत तसं आता खूप
हो हो हो हो बरोबर चष्मा चष्म्याचं पण कारण कारण अजून काही काही पॅरेंट्स असे असतात आता मी बघते काही असतात त्यांना ती टीव्हीचं सिरियल बघण्यात जास्त इंटरेस्ट असतो. मग ते काय करतात ती सिरियल बघायचे असलं किंवा का मैत्रिणीचा फोन असला का म त्या मुलाच्या हातात आपलं काहीतरी दिल फोन गेम लावून दिलं की ती मु मुलं गप्प. किंवा जेवण आजकाल भरव त्यांना जरी मुलांना बघितलत तरी पण मोबाईल देतात लावून आणि ते जेवण भरवतात. ऍक्च्युली त्याच रेडिएशन असतं ते मुलांसा ते खूप खराब असत आणि काही एक्झामपल पण आता अशी बघितली मी किंवा आपण युट्यूब वर बघ तो कि मुलांना त्याच्या मेंदूवर एवढा असर हो ते लहान मुलांच किती डोळे वाकडे काय काय अशी मेंटली म्हण जे काय बोलतात ऍबनॉर्मल ती मुलं जी असतात ना ती त्या च्या मुळं झालेली आहेत. बरीचशी लहान मुलांच अता मी बघितलं. तर ते मोबाईल वगैरे दिल्यामुळ म्हणजे ती त्या त्याचे ते गेम आणि त्याचे ते जमाना डोळे वेडे वा कडे करणार. किंवा ती धावतच राहणार किंवा ते अ ज कार्टूनचे जे जसे कॅरेक्टर असतात त्याच्याप्रमाणे मान हलवत वागत राहनार तर हे अस तर म्हणजे हे परिणाम जे आहेत ते खराब आहेत. चांगलं बोलल तर बघा आता आप ल्यांना बघा आपण आता कोण कुठल्या आपल्याना माहिती नाव पण आपण ए आय मु आपण एकमेकीांशी बोलतोय. किंवा आपलं अर्निंग होते तर ते चांगलं पण आहे किंवा आता कुठ कुठल्या? ता मी फिरायला गेलेले समजा आठ दिवसापूर्वी तर कुठे जायचं काय. मा प डो. क अर काय म काढ कु हटे च ते पण मला लगेच पाच मिनिटाच्या समजत होतं म्हणजे कोणी सांगाय गरज नव्हती. हे चांगलं पण
हो ते चांगलं पण आहे आणि कस त्या घेत. तर चांगलं खूप आणि घेत तर वाईट पण खूप म्हणजे आपण मोठे मोठ असल्यामुळे आपल्याला क आप काय घ्यायच त्यातन काय बघायचं काय करायचं पण लहान मुलं क मामो म्ह. कार्टूनच लाून द मुलांना मग त्या परिणाम काय हो. त मुलं बघता ते कार्टून मध्ये जस करतात तसे डोळे फिरवून बघता तस बोलून बघता. तस ऍक्टिंग करायला लागत लहान मुलं आणि ते कधी त्यांच ते ते म्हणजे ते ए एखाद इमॅजिन करतात ते की हे मी आहे. म्हणजे आपण ते बघतो बघा ती छोट्या बाऊल्यांचे तर त्यांना वाटत मीच येतो मग ते तसच वागायला लागून जातं.
हा आणि त्यांना असं कळत नाही की हे म्हणजे हे का? कार्ट आहे किंवा ह आपली दुनिया नाही ते त्यां त्याच्यातच त स्वतःला पण बघ. जातात आणि त्या प्रमाणे करायला जातात ती पण हे कसं असतं आई वडलांची पण जबाबदारी आहे त्यांना किती किती वेळ द्यायचा काय द्यायचं किती समजून सांगायचं पण बर त्यांना का अस वाटत कि वेळ जायला पाहिजे किंवा स्वतःला कुठेतरी जायचं असतं किंवा ऑफिस कामात बोला. तर आजकाल तर काय करतात काही आई वडील बघतात तर मग बायका मिळत नाही सांभाळायला वगैर. म्हणुन तर म्हणते मोबाईल मिळून जातात कडी लाऊन ठेवायची मोबाईल हातात दिला की मुल गेम खेळत राहतात, गप्प राहतात दोन दोन तास असं पण करतात. तर त्याच्यामुळे पण ते मुलांच्या मनावर पण वाईट आणि शरीरावर पण आणि मनावर पण दोन्ही वाईट असर होतो. तर पहिली बघा मुलांना काऊ चिऊचा आपण घास करून कावळा दाखव, चिमणी दाखव करून आपण जेवण वैगरे भरवतो पण आत्ताचे आई वडील काय करता. मुलांना कि आणि मो मोबाईल घेतल्याशिवाय ती जेवतच नाहीयेत.
हो म्हणजे आमच्याच घरात मी बघतीये म्हणजे अं माझ्या चुलत आमच्या शेजारीच ये तर त्यांचा मुलगा त्याला कंटिन्यू म्हणजे मोबाईल असेल तरच तो जेवण करणार जर मोबाईल नसेल तर तो जेवणच नाही. करणार मग त्याचा परिणाम कसा झाला तो फक्त खायच. पण आई घास भरवतीये ते गिळायचं काम केलं त्याने पण आता त्याला खूप त्रास होतो. त्या गोष्टीचा मग डॉक्टर कडे नील डॉक्टर नि वॉर्निंग दिली की मुलाला मोब मोबाईल देऊ नका तरच तुमचा मुलगा ठीक होऊ शकतो.
मग तेच आहे कारण कस ते बघत असतात ते खातात पण त्यांना लिमिट नसतं पण ते किती पोटात दुसरे ढकलत असतात म त्याच्यामुळे जे सगळ. हा म्हणजे आपला जो पाय दीप प्रज्वलन आहे तो कसा तो प्रज्वलित झाला की त्याच्यानंतर आपलं जे आपण खातो ते डायजेस्ट होत असत वैगेरे तर तसा काही प्रकार होतच नाही त्यांना काळातच नाही. आपण किती खातोय आणि काय खातोय ते फक्त ते बघता बघता ते जे देतात ते फक्त गिळत असतात. ते व्यवस्थित ते पचलं जातच नाहीये. त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम होतात खूप. मुलांना कळत नाही मग किती खायचं आणि काय खायचं काय नाही आणि आईवडिलांना काय वाटतं अरे मोबाईल आ हातात दिला की हा जेवतोय ना सगळं खातोय पटापट म्हणून ते पण आपलं ते मोबाईल देतात पटापट पटापट भरवतात. तर त अं हे ऍक्च्युली चुकीचं आहे म्हणजे आपण पण थोडस वेळ मुलांसाठी दयाल दिला पाहिजे किंवा आपले आई-वडील असते घरात कोण मोठी माणसं असली त्यांच्याकडे दिला कि भ्याला थोडस भरून आणा का थोडसं फिरून आणा तर ते होत. मी तर आता माझ्या मुलाने हे असले सवयी काही. ठेवलंच नाही बाबा मोबाईल - च आणि याच मैदानी जे आपले खेळ असतात. तेच खेळायाला पाठवायचे हेच करायचे मोबाईल पण काय आपला थोड्या वेळासाठी जिथे द्यायचा. तिथेच द्यायचा. कारण आता कोविड नंतर कळाल थोड ऑनलाईन आलं ना, सगळे क्लासेस वैगेरे ऑनलाईन व्हायला लागले ते त्याचा मुळे ते जरा फॅड आजुन जास्त वाढल. मुलांच्या हातात मोबाईल देणं, ते लहान मुलांच्या वैगरे पण सगळे क्लासेस होते ते. ऑनलाईनच होत होते ना.
हा तेच ना -
हम्म त्याच्या मुळ ते जास्तच होत होत.
आणि मुलं आता कसं म्हंटलं तर. मुलं आता मोबाईल मधला किडा बनले ना ते. एक खरी गोष्ट - म्हणजे आपल्याना एवढं नाही कळत. ये मोबाईल आता आपण बघतोय. आपण जे काम करतोय. त्यात किती सार - क्वेश्चन पडतात. बाह्यांना भरपूर बायकांना. असं वाटतं हे काय करायच किती साधे-साध क्वेश्चन आहे. विचारतो हे कस करू पुढे? अ तसं मुलं विचारतच नाही. ते खूप काही-काही करता मोबाईल मध्ये खूप छोटे मुलं.
हम्म आणि अगदी दोन वर्ष - आताची मुल वैगरे ते पटापट हातात दिला ना की ते लगेचच त्या जाणार ऍप मध्ये सेफमोडच्या खेळाच्या जाणार. त्याच्यात जाणार. पटापट-पटापट बटणं फिरवत असतात. किंवा युट्यूबमध्ये जाणार त्यांना कुठली गाणी पाहिजे ती लावणार तर हे हो. नव्हत आता बघा आपण एज्युकेटेड असून म्हणजे माझं तरी बोलाल तर. अजून मला तेवढं कळत नाही. अजून पण नाही कळत ह. जे आपण आता बघतोय की मोबाईलचा युज कशासाठी करायचा? फोन आला. घेतला गेला. तेवढ्यासाठी किंवा आता एक ग्रुप होतात आपल्या कामाच्या निमित्त- त्या व्हॉट्सअप चा ग्रुप लागतोच. की तेवढ्यासाठी. हा त्याच्याबद्दल जास्त काय फीचर आहे. ते अजून जे मोबाईलमध्ये आहेत. काय ते अजून पण माहिती जे युजस नाही आपण केलेले. म्हणजे मी तरी. हा माहिती हा बघितलंच नसत आणि आ - - पल्या कामाच पुरतं जेवढं आता बघा या आ आता समजा कार्या ॲपच आपल आलं, मग त्याच्यामुळे आपल्याला चला बघा हे. फोन अ फ्रेंड आलं कि, मग ते कसं करायचं काय? मग ते त्याच्यासाठी ॲप डाऊन लोड काय, म्हणजे अशा छोट्या छोट्या गोष्टी ते कळत गेल्या मग. नाहीतर आपण उघडायचं हे- करायच आणि म आ, आता काही मुलं वगैरे बघते मी, बसमध्ये वगैरे चढ एक हात असतो त्या बसच्या दांडीला धरलेला असतो, दुसऱ्या हाता मध्ये एक हातानी ते फटापट फटापट जे टाईप करत असतात ते नाही जमत आपल्याला, दोन हातानी पण बसून. तिथं काम करताना, मी तर अक्षरशा बघत असते ट्रेन मध्ये. कुठे गेले की कुठे गेले, ते बघायच तर त्यांचा एक हात धरलेला असतो आणि एका हाताने- पटापट पटापट चाललेलं असतं, मग आपण बघा पहिल्यांदा आ ट्रेन मध्ये बसतो किंवा गाडीमध्ये बसलं तर तुम्ही कुठून आल्या? तुम्ही कुठल्या गावचे? काहीतरी एक प्रश्न एकमेकांना विचारयचो आपण.
त्यांना विचारायच कुठल, काय तिकड कोणती गोष्ट फेमस वगैरे अस काही गोष्टी बोल्यात- -
त्याच्याने असं आपल्या ओळखी व्हायच्या किंवा आपलं माइंड पण- - थोडाफार आता कसं होतंय. जो तो बसल नाय बसल तर तो मोबाईल मध्येच असतो. कोण कोणाशि- - बोलायला नसतो. ज्याच त्याच आपल बस न किती गर्दी असू दे. का असु दे मोबाईल ओपन केला कि झाल. म्हजे एक वेळ बोलतात ना आई वडील नसतील, नवऱ्याला बायको नसली, बायकोला नवरा नसला तरी चाल- - ते पण तो मोबाईल नसला तर पाच मिनिटं पण त्यांना जमत नाही. जमते काय? चार्जिंग नसला. काय कुठं विसरलं? काय तर म्हणजे वेड्यासारखे होतात लोक तुमचं काय आमचं म्हणजे सगळ्यां हल्ली तेच झालेलं आहे हम्म. तर हे मला तरी वाटत कुठ तरी कमी होऊन म्हणजे आपण पण अ थोडस मुलांना- कसं काय कुठलं खेळात कसं काय सहभाग घ्यायचा मैदानी खेळ पाहिजे व्यायाम पाहिजे. म्हणजे असं जेवढच. तेवढा वापर कसा करायचा काय एवढं सांगितल पाहिजे जर का लहान. लहानपणापासून जर मुलांच्या हातात मोबाईल दिला तर मोबाईलचे रेडिएशन खूप खराब असतात मग त्यांच्या मेंदूवर परिणाम होतो तसं तुम्ही म्हणलात- की चष्मा लागतोय बरोबरच आहे त्याच्यामुळे जास्त प्रमाण वाढलेलं आहे ना?
हो कारण की मुलगच खूप अस जवळ मोबाईल पकडत आणि- त्यामुळे असं तही बघितल्या असे बऱ्याच मुलांच्या एकदम बारीक डोळे झालेले खूप छोटे मुले आहेत. पण एकदम अस बारीक डोळे करून बघतात.
हो हो हो आणि काही मुलं आहेत. ती हुशार पण झालेली आहेत ह माझ्या ओळखीमध्ये एक मुलगा आहे? की त्याला तो सहावी सातवीतलाच मुलगा आहे आमच्या इथला त्याला याला. की आई आहे एकटीच त्यांना. एवढं क्लासेस वगैरे लावण्याचा अस हे नाही त्यांनी त्या मोबाईल मधून. बघून ते क्लासेस वगैरे तो करून म्हणजे त्यांच्यात अभ्यासाचं काय काय ते सगळ मोबाईल करून तो पोरगा फर्स्ट आला. म्हणजे हे चांगलं पण आहे ना? हा त्याने चांगल्या पद्धतीने म्हणजे त्यांनी- हा तो सगळं मोबाईल मधून अभ्यास करतो सगळं म्हणजे त्याला कोण सांगाय लागत त्यालाण गाईड्स हवं असलं की ते- तिथूनच घेऊन तो मुलगा फर्स्ट आला, सहावीचा मुलगा.
हं, म्हणजे त्याने खूप लहानच असतानाच त्याच्या आईच कडे बघण्याचा त्याचा दृष्टिकोन म्हणजे वेळ म्हणजे परिस्थितीची जाणीव घेतली.
हा परिस्थितीचीच जाणीव म्हणजे ही आपण पण मुलांना करून दिली पाहिजे, किंवा त्याच्याबद्दल सांगितलं पाहिजे. पण जर लहानपणापासून जर आपण पण दिलं आणि काही बोलल नाही, तर मग तो मो एखाद्याच मोबाईलच कस तर जसं एखाद्याच व्यसन असतं, त्याप्रमाणे ते व्यसन पण झालेलं मुलांच. हि जर नसला तर काही मुलं कशी खूप आरड डा-ओरडा करत राहतात. की नाही मला पाहिजेच. रडत राहतात. म आपण कुठल्या एखाद्या फंक्शन ला गेलेलं असतो काय तरी पण मग त्या मुलांच्या हातात देऊन टाकतात. आई वडील एकदा गप्प बस. पण. मोबाईल दिला की मुलग गप्प लगेच. जेवायला द्या नाही-तर देऊ नका.
ठीके ताई आपली मिनिटे झालीत.
ओके ओके. चालल ठीक आहे, बोलून छान वाटलं. नंतर पुन्हा बोलू आपण कधी तरी भेट, ओके थँक्यू.